हं आवांज येतो यं हॅलो
हां ताई येतोय बोलां हॅलो
हम्मं कायं म झालं कायं झोपूंन वगैरें झालेलं दिसतंय.
नाहीं नाहीं नाहीं जेवणं वगैरें झालं
हम्मं
हां मंग आंता जरां थोडीफांर भांडी होती ती घासली आंता परंत अजूंन आहेतं.
अच्छा कायं मं कायं जेवलीस आंज
बटाट्यांची भाजी केली होती.
हम्मं
हां हां हां
आणि तूं कायं रेसिपी विचारलीस की नाहीं मम्मीला
नाहीं मम्मी तरं इथं नाहीये नां त्यामुळं कांल कायं कॉल झालां नाहीं आणि हे माझे कॉलचं कांल साडे अकरां पर्यंत सुरूं होते.
अरे बापरे अच्छा बिझी होती तूं
खांली आल्यांनंतर
हम्म अच्छा कॉलेजला नाही गेली मग
आज का नाही नाही ऍडमिशनच वगैरे चालू ना आता सोमवारपासन सुरू होईल कॉलेज.
हा तेच त्याच्यात सगळं काम करून झालं म्हणजे बर हो ना मग बिझी होणार तू. आणि काय तालीम वगैरे काय नाही नाटकाची.
नाही सध्या तरी नाहीये.
अच्छा ब्रेक आहे मग तुमच चालू सध्या, अरे मग चांगलं होत ना. एखादं हे बनवून टाकायचं प्रोफाईल त्याच्या याच्यामध्ये तेवढं.
कशाच म्हणताय तुम्ही.
तुमचं ग कलावंदनच, मी बोलले होते ना तुला.
हो ना पण आता त्यांना बाकीच्याना काम आहेत, ना काय काय जण जॉबला आहेत.
अच्छा, अच्छा, हम्म.
हम्म, बघु आता दोन, चार दिवसांनी त्यांच्याशी बोलतेच.
हम्, कारण कॉलेजमध्ये गेल हा कारण कॉलेजमध्ये गेल्यावर, मग अवघडच ना मग बिझी होणार तू.
हो
मग तुझे फ्रेंड्स आणि तू सगळे एकत्रच एकाच ठिकाणी घेताय का वेगवेगळे कॉलेज.
नाही, वेगवेगळ्या.
हम्म, मग. म्हणजे आता तू अप्लाय करणार ना, का जूनच कॉलेज आहे.
अ काय.
म्हणजे आता नवीन तू ऍडमिशन घेणार का, तुमचं आधीच शाळा आहे तिथेच कॉलेज आहे असं.
नाही नाही, शाळा झाली मग अकरावी ते थर्ड इयर वेगळं होतं. आता एम ए चं वेगळ.
एम ए तू याच्यामध्ये करतीयेस ना, ऍक्टिंगच्या हच्यात ना.
हां
हो, अच्छा अच्छा मला तुमचा कोर्स मध्ये काय असणार पण मग आता. ऍक्टिंग म्हणजे काय शिकवतात काय ते.
काय. नाटक वगैरे आपण करायच, एकांकिका वगैरे सादरीकरण असत. मग आपण, आपण म्हणजे नाटक. नाटक वगैरे लिहायचं, जर का कोण लिहिलेलं असेल तर, त्याच्यात सादरीकरण करायचं असं.
अच्छा, मग तुम्ही लिहून पण घेता का नाटक.
हा, म्हणजे ज्यांना आधीपासन रायटिंग म्हणजे माहिती आहे. किंवा ज्यांना आवडतात लिहायला, मग ते लिहितात मग आम्ही त्याच्यावरती सादरीकरण. करतो म्हणजे.
मग, त्यांना काय मार्क एक्स्ट्रा मिळतात का मार्क.
असं काय नाही.
अच्छा, हम्म तस काय नाही अच्छा. अरे वा, चांगलंय म्हणजे परीक्षा म्हणजे नाटक करायचं हां, तुमच्या इथं.
हो.
चांगलंय कि मग, काय टेन्शन नाही लिहायचं वगैरे, फक्त नाटक. करून दाखवायचंय का.
नाटक करायचं हो, हे प्रॅक्टिकलचं असतं. आणि बाकीचे थेरी वगैरे काय आहे. ते आपल्याला जे म्हणजे प्रश्न उत्तर वगैरे विचारलेले असते. धडे असतील.
हा
जास्त करून प्रॅक्टिकलाच महत्व आहे. ना ह्याच्या मध्ये म्हणजे तुम्ही जे सादरीकरण करताल.
एक्झॅक्टली पण मग तुम्हाला शिकवणार तरी काय? म्हणजे ऍक्टिंग साठी ते आता एखाद्या ऍक्टरच गैरेच स्टाईल ऑफजर म्हणजे बघायला सांगणार ना?
हो हो नेपथ्य वगैरे ते तयार करायचं असतं. त्याच्यामध्ये
अच्छा! ते सगळं का? म्हणजे सगळंच नाटकाच सगळ्याच त्याच्याशी संबंधित म मेकअप वगैरे पण शिकवतात.?
आ नाही. मेकअप वगैरे काही नाही. नॉर्मलच कारण की आता इथं हे करतोय. ना शिक्षण घेतोय. मेकअपच वगैरे आणि आप आपण ज्या वेळेला नाटक करतो. त्या वेळेला पण बाहेर न बोलवतात. मेकअप मॅन दुसरे
अच्छा! तुम्हाला नाही. करा
येतात ना त्यावेळेस हम्म
प्रोफेशनली करायला. मग तुला मेकअप करायला येतात?
हो
हो अरे वा! चांगलच हे. मग तर एकदमच एकदम हेवी मेकअप हं नाटकात कारण दिस दिसण्यासाठी खूप डार्क मेकअप करतात.
खूप डार्क हो
नॉर्मली आपण नाही. करत तस पण स्टेज जी लाईट असतात. ना त्याच्यात चांगलं दिस दिसण्यासाठी किंवा व्हिडिओ साठी ते डार्क मेकअप करतात. आणखी थोडं उठून
डोळे म्हणजे बारीक असतील. तर त्यांचे मोठे करायचे. अशा सगळ्या गोष्टी नाक वगैरे सरळ म्हणजे मेक कअप मध्येच सगळं आलं.
अच्छा! ते सगळं करता करताना. एवढं डिटेली हा ह जसं तुमचं ऍक्टिंगच असेल. तसं त्यां मेकअप च्याजा शिकवत असतील. ना की स्टेज साठी कस मेकअप करायच. हो नॅचरल लाईट मघ्ये कसं इंटरेस्टिंग आहे गं! चांगलंच आहे. पण मग एखादं कॅरेक्टर पण असेल. तुम्हाला आता जसं की! अ बाहेरच्या देशातले पण ऍक्टर जे आहेत. मोस्टली चार्ली जपली बद्दल म्हण किंवा? इंडियन रंगभूमी मधले कोणी असतील. महाराष्ट्रातले तसं पण असेल का?
कशामध्ये मेकअप मध्ये?
नाही गं ऍक्टिंग मध्ये!
नाही नाही. ऍक्टिंगमध्ये नाही ऍक्टिंगमध्ये कसं आता आम्ही जे तीन तासाचं नाटक केलं होतं ना! ह
हम्म
ते असं ह्याच्या रिलेटेड होती. लव्ह स्टोरी होती. ती
हम्म
आणि त्याच्यामध्ये अ मी असं कोल्हाटी तुम्हाला कोल्हाटी माहिती आहेत ना
कोल्हाटी कोण गं
कोल्हाटी लोक असतात ना जे असे भटकंती करणारे.
ते डोंबारी लोक माहिती आहेत मला
डोंबारीचच ते वेगळी म्हणजे त्यांचच ह्याच्यातले आहेत त्या जमातीतले कोल्हाटी. म्हणून तर ते पोरी वगैरे ते त्याच्यावर कसरत करतात दोरीवर
हा ते तारेवर चालतात नाही का ते हा तसं
मग तशा टाईप मी म्हणजे मला ते दाखवलेलं म्हणजे मी होत ती कोल्हाट्याची मुलगी. आणि मग त्याच्यामध्ये मग ते कसरत करायचं परत कोलांट्या उड्या घालायच्या. परत हा गाठ हा गाठोडं वगैरे करायचं पाय दुमडून
हो हो अरे बापरे बापरे बाप
हे असं सगळं म्हणजे कोलांटे उड्या अ खऱ्याच पण ज्या वेळेला आपण दोरीवर चालतो ना ती फक्त ऍक्शन करायची होती कारण की तिथं तेवढं कुठं सेट लावणार ना
ते बरं झालं ना तुझ्यासाठी नाही तर खरंच एखाद्या लावलं असतं अती उत्साही डायरेक्टर नाहीतर तुला चालावं लागलं असत.
नाही ते चालू होतं त्यांच्या डोक्यात तस करायचं पण मी पण म्हणलं माझी तयारी ये ठीक आहे म्हणलं जाऊ दे काय शिकल्यावर होतय की थोड एक दिवस पंधरा वीस दिवस
ते
आसत बरोबर ये पण आता नाटकात करायचंय म्हणताना काय करणार म त्याच्यासाठी मी लाठीकाठी शिकले ना लाटीकाठी कुठे येत होतं.
अच्छा बापरे बापरे बापरे बरीच मेहनत केलीस की मग
हा ती बऱ्यापैकी मग परत त्यांचं चालू होत की रिंगण खाली जाळ म्हणजे आग लावायच त्याच्यातन उड्या टाकायच वगैरे मग करती का म्हणले मी म्हटल हा स्टेजवर
अगं रिस्की ये ना हे आगीचं वगैरे स्टेजवर.
हो तेच की कशात तर घेऊन म्हणजे
हम् हम हम ते तोंडात तोंडात रॉकेल भरून ते करतात ते
नाही नाही नाही आपण कुठल्या तरी पातेलात वगैरे ती काय म्हणतात जाळ वगैरे लावून ठेवायचं आणि रिंगण असतं ना गोल रिंग त्याच्यात ना उड्या नाही
ह हा हा हा
हमम तशा टाईप
हो
मग मला विचारलेले तसं आहे डोक्यात मी म्हणलं चालतय करते.
हम् हम्
कुठली पण गोष्ट करण्याच्या आधी शिकवणार ना त्यांनी म्हणलं ठीक ये म्हणलं बघू पण वेळच नव्हता तेवढा त्यामुळं मोजक्याच आम्ही कसरती घेयचो.
बापरे बापरे काय बाबा आणि मग त्यांची भाषा पण वेगळी असेल!
हा भाषा पूर्ण गावठीच.
अच्छा
वेगळी म्हणजे गावट ते कसे कन्नड, गुजराती आणि हिंदी बोलतात. मग कस गुजराती एवढं खास वाटत नाही आणि हिंदी तर नाहीच म्हणून आम्ही कन्नडमध्ये घेतलेलो ते डायलॉग म्हणजे माझे आणि माझ्या भावाचे डायलॉग बाकी पूर्ण नाटक आमचाच तेवढा पॅच कन्नडमधला होता. हा आणि बाकीचं सगळं मराठी पण ती खेडवळ भाषा सगळी
हा करन तेच एकदमच आणि म तुझे अपोजिट कोण होतं हिरो त्याची भाषा कशी होती? तो चांगल्या घरातला दाखवलाय का?
हा मुंबई शहरातला मस्तपैकी एकदम
स्टायलिश दाखवला एकदम
हा
हो हो हो इंटरेस्टिंग आणि म्हणजे चालू झाले त्याचे प्रयोग? का चालू आहेत अजून
नाही नाही त्याचा एक प्रयोग सोलापूरात झाला होता मध्ये, सत्तावीस सप्टेंबरला पण नंतर काय झालं झालं मग. प्रयोग झाल्यानंतर आमच नाटक स्पर्धेच होत मग त्याच्यानंतर खूप जणांना कसं जमलंच नाही आता प्रयोग वगैरे लावायचे म्हटलं तर खूप जण शिकताय आहेत लहानपण आहेत मोठे पण आहेत. म्हटलं जाऊ दे म्हणलं नंतर कधी बघू म्हणलं मग
अच्छा, अरे वा! भारीच मस्तच एक्सपिरियन्स आहे मग मग काय कोल्हाट्याची पोर होती काय तू?
हा
अच्छा
हा
ठीक आहे चल मग नंतर बोलू मग.
हो हो हो चालतय.